नमस्कार, ताई कशा आहात?
छान मस्त. तुम्ही कशा आहात?
आम म्ही पण एकदम मस्त. काय चाललंय बाकी आता दुपार
बाकी बाकी काहीच नाही माझी छोटी मुलगी आहे त्या मुळे आरामच आराम चालू असतो तिला सांभाळायचं. खाऊ पिऊ घालायचं कुठे जाता येत नाही.
बरोबर लहान मुलं असलं की आराम कुठे आहे त्यांची ड्युटी करावी लागते आपल्याला. त्यांना बघायला लागत.
हो ते तर आहेच.
हम्म चांगलंय चांगलंय आमचंही काही नाही बस बस सध्या सगळ तर ऑफिस आणि क्लासला गेलेत मुलं. त्याच्यामुळे सध्या आता थोडस आराम आहे. मग थोड्या वेळाने आपलं संध्याकाळचं रुटीन सुरू होतं.
हम् हो ते तर आहेच.
् तेच तेच मुलं असले कि नवीन नवीन काय काय चालू असत
त्यांची फरमाईश असते खूप काही हो. आता ही माझी एवढीशिच आहे छोटी पण तिचं पण खूप चालू असतं. हे दे मला हा ते जास्त एवढं काही खात नाही.
अच्छा.
थोडं फार असं आता दोन दिवसापासून चालू आहे मम्मी पाणीपुरी मम्मी पाणीपुरी म्हंटलं हो जाऊ आपण.
म्हणजे आजकाल लहान लहान मुलांना सुद्धा कळतय कीना काय पाहिजे टेस्ट करते म्हणजे. तेच ना मुलांना आणि असं आपल्यासारखं नुसतं पोळी भाजी म्हणा भाकरी म्हणा असं नाही चाल नवीन नवीन पाहिजे असतात.
हो हो.
तेच ना आम्ही इकडे शहरात राहतो त्याच्यामुळे आता मुलांना हे पिझ्झा काय बर्गर आता मुलं मोठे झालेत ना. त्याच्यामुळे म त्याना नवीन नवीन कळत असते. पिझ्झा पाहिजे बर्गर पाहिजे आणि असं घरी बनवलेलं पण चालतं त्यांना.
ह
् मग घरी आपण अ बाहेरच्या सारखं थोडस आणायचं सामान वगैरे आणि बिलकुल तस बाहेरच्या सारखंच पाहिजे.
हा मी पण हिला जास्त बाहेरच नाही देत माझ्या मुलीला. तिला मी घरीच बनवून देते आणि असं पण तिला जास्त असं खात नाही त असं मला तर कंटाळा आलाय तिला घेऊन खाऊ घालायचं कधी खाईल तिच्या हाताने
ह
असं झालं
अच्छा अरे बापरे अरे नाही नाही ते आहे थोडे दिवस होत. मुलांच मुलांच मागे थोडंसं करायलाच लागतं सगळं चालू असतं तसं नवीन नवीन कधी पा गतो पण जास्त अस एंड करायचं. केलं ना कि मग भाकरी पण खातात. माझ्या मुलांना पिझ्झा वगैरे फार आवडतो मग ते बाहेरचा पिझ्झा न आणि किंवा मैदाचा पण असं तो बेस न बनवत तर मग मी पोळीवरच बनवते. ह ते मुलांना फार आवडतं पोळीवर बनवलेला. म्हणजे कधी कधी हा आपली पोळी असते ना असं म्हणजे तर आ खायचं असत हे सगळं आठरम सटरम सगळं मुलांना रात्री लागतं. आपन पोळ्या करुन ठेवून द्यायच्या जास्तीच्या आणि मग पिझ्झा सॉस वगैरे असतो मग तो लावायचा पोळी वर लावायचं आणि मग चीज वगैरे आणलेलं असतं आणि मग आपल्या हिशोबाने भाज्या टाकायच्या ज्या ज्या पाहिजे तुम्हाला आता आमच्याकडे कसं आम्ही कांदा टोमॅटो पनीर आवडतो मग पनीर स्वीटकॉन असतात ते पण आवडतात. मग स्वीट कॉर्न टाकायचे ऑलिव्हज पण मिळतात. मग ते ऑलिव्हस टाकायचे चीज टाकायचं छान ऑरेगेन वगैरे ते थोडंसं तिखट पाहिजे असेल तर मग आपलं मिरची पावडर वगैरे टाकून आणि मग ते नॉर्मल तव्यावर पण झाकण ठेवून बेक करायचं मग चचीज मेट होय पर्यंत होऊन जातं मग आणि मुलं तर पेस्ट फ्री फर्मास कसं नाही आहे ते म्हणजे मी नावच ठेवल तसं त्या रोटी जा म्हणून मग मुलं फरमाशच करता नको मला तो पिझ्झा नको मला तु रोटी जा बनवून दे.
हा
अ ते खूप आवडीने खातात आणि कसं मग जास्त पण खाल्लं जातं घरच असल्यामुळे आपलं हेल्दी असतं मग ते खातात
अच्छा मी बघेल बनवून आता म्हणजे आपण ताजी जी पोळी करतो त्याच्यावर नाही होत जास्त चांगलं
मग ते असं थोडा टाइम लागतो थोडस कडक सयला थोडस क्रिस्पी पाहिजे जर पोळी ना तर मग ती ताजी पोळी यायला टाइम लागणार सकाळची पोळी असते तर तशी ती थोडी कोरडी झालेली असते तर त्याच्यामुळे ते लवकर क्रिस्पी होते. आणि चीज पण असं फारसा मेल्ट किंवा ऑइल नाही सोडत मग असं खूप आणि मग याला तुम्ही रोल करून पण बनवू शकतात मुलांना कसं हातात धरायला आपण सोपं पडतं
अ
अ असं रोल करून मग मेवनीज वगैरे घालून तसे आपण वेगळ्या पद्धतीने रोल करते
नतायतर
मेवनीज वगैरे घालते तेव्हा चीज वगैरे नाही घालत जास्त आणि कसं मग मु मुलं कसं च्या भाज्या पण खातात थोडस गाजर वगैरे खाल्ल्या जातात टोमॅटो खाल्लं जात असं दिलं सॅलड म्हणून तर खात नाही बरच वेला मग ते असं कांदा टोमॅटो काकडी वगैरे टाकून पनीर मग मेओनीस घालून असं मग त्याचा रोल करायच मग ते पण थोडस सँडविच मेकर मध्ये किंवा म्हणा तव्यावर असं भाजून छान लागत ते नवीन हो हे कस मुलांना लाव रोजच्या भाज्या दिल्या की असे कंटाळतात ना शनिवारावर आल्या की त्यांना कोस म्हणतात भाजीपोळी खायला
हम्म
मुलांना वेगळं वेगळं लागतं पावभाजी म्हणा मिसळ म्हणा म्हण हे मग असं वेगळं काहीतरी चीज घेवनीस घालून छान बनवता येतल
हो
मग तुमची मुलगी मागते मग तुम्ही असं पाणीपुरी वगैरे मग घरी करतात
नाही घरी नाही करत मी एवढं एक त साठ आणि ती पूर्ण पाणीपुरी प्लेट नाही खात ती एकच पाणीपुरी खाईल पण चालू असत तिच ती जास्त असं खातच नाही
अच्छा अजून जास्त लहान असेल जास्त छोटी अच्छा हा मग लहानच आहे नाही पण हे असं तुम्ही तिला असं देऊ शकतात कारण आता मुलांना अट्रॅक्शन असतं बाहेर जातं त्याच्यामुळे ह
हो
झा पिझ्झा वगैरेच असतात तर मग त्यांना कसं अमूल त्या ते न ते न देता मुलांना आपलं पनीर टाकून दिलं लहान मुलांना चचीज अमूरचीज थोडं छान लागत मग ते म्हणजे ते ते तुम्ही देऊ शकता तिला हे सगळ मुलं खातात बरोबर व्यवस्थित
तेच तुम्ही मला चांगली आयडिया दिली बघेल मी करून
हा असं पनीर पराठा ज पोळी खात असेल ना तर मग पराठा पनीर पराठा पण देऊ शकतात तर ते लहान मुलांना असं पण कधी कधी मुलं खात नाही बरेच मुलं मग त्यास
तिला तस ना पनीर तिला असं नाही आवडत तिला पनीर ना तव्यावर थोडं कापायचं त्याच्यावर थोडस तूप टाकायचं आणि थोडस नॉर्मल आपलं मीठ टाकायचं मग ते पण आवडत तिला ते खाते त असं थोड कडक करायच छान लागत ते पण पण मग आजकाल पनीर पण चांगले भेटत नाहीये ना मग मी तिला आता बाहेरच पनीरच बंद केलंय नको सोगंच
घरी करायचं आपलं नाग थोडं अ ते बरं असत ते आमच्याकडे पण मुलांना त्यास पनीर टिक्का टाईप बनवलेला फार आवडतं नसत तिखटेंट लावायचं पावभाजी मसाला टाकून आणि जसं तुम्ही सांगितलं ना तसच तव्यावर तेल टाकून मी असं छान क्रि क्रिस्पी करते मग ते ते पण छान लागत मुलांना मग वरतून चाट मसाला टाकायचा इतकं म्हणजे त्या सावडीने खातात हम् छान नाहीत मग घध पराठा करायचा नाही तर मग अ कधी पनीर भुर्जी करायचं खूप छान असत ते ह वेगय वेग आहे सोयाबीन असतं सोयाबीनचं पण छान लागत असं
हो सोयाबीनची टिक्की वगैरे पण छान लागते
हा तेच सोयाबीन टिक्की मी मी सोयाबीन भुरजी पण करते भुरजी सारखं करायचं पण छान लागत तेव्हा मग हा मग आपल्याला मग फ्रायवाले आपलं चिली पनीर कसं असतं कसं चिली छ प मस्त ऐतातथ तेज मखाने असतात ते लहान मुलांना मखाने पण छान असतात हेल्दी असतात
हो तिला देते ना मी मी पेस् देते तिला एक टाइम ड्रय फ्रूटची पुन्हा ड्रय फ्रूटची पेज देते
अच्छा बरं हे तुम्ही ट्विट मखाने कधी करून बघितलेत का छान लागत
अ नाहीई अ असं अ तिखट करून बघितलेलं आहे गोड नाही केलेले
ह जर ती खात असेल गोड तुमची मुलगी तर ते पण छान लागतात असेच भाजून घ्यायचे तिखट मिठाचे आपण जसे करतो ना अ तस तसेच ते भाजून घ्यायचे आणि मग साक मग ते बाहेर डिशमध्येध्ये काढून साखर टाकायची कढईमध्ये साखर जरा मिळेल तर झा साखर किंवा गुळ तुम्ही काही पण करू शकताात मग ते मेल्ट झाले की त्याच्यामध्ये ते मकाने टाकायचे आणि छान व्यवस्थित पटपट लवकर लगेच असं मिक्स करायचं कि मग त्याला सगळ्या मखान पूर्ण को होन जात के की मग थोड्या छान क्रिस्पी होतात ते थंड झाले ह तर ते छान आहे हा मग ते लहान मुलं कस गोड खातात काही मुलं बरेच
हो हो खाते माझी मुगे पण गोड खाते गोड पण खाते तिखट पण खाते
मग ते साखर कशी जरा कॅरमल अच्छा नाही नाही पण ती साखर गुळ कशी कॅरेमलाइज झाली ना छान अस चॉकलेट टेस्ट येतो मग आधी ज माझे मु पण लहानपणी गोड नाही खायचे म्हग मी त्यांना सांगायचे अरे हे चॉकलेट मखन आहे असं सांगायच त्यांना अ किंवा तिळीची पोळी असते आमच्याकडे मग ते त्यांना सांगितलं अर हे चॉकलेट पोळी मग बरोबर खायचय मला
हम
चालेल तई छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू बाय बाय तुम्ही पण
होम्